हा झाला कनेक्ट. हा, हा, हा, बरं हा, मालिश करताय का त्याची?
अ हो खूप चिडचिड करतोय. मग मला वाटलं थोडं गॅस झालेलंय म्हणजे पोट वगैरे कडक लागतं त्याचं
हा का मी तेच म्हटलं म पोट वगैरे काही दुख खत असेल म्हणून म औषध दिऊन
हो मंग मी चेन चेक केलं नाही औषध नाही मालिश करते ना तर बरोबर होतो गॅस निघता मग त्याचे
असं आहे का हा बरं तेच कई खाल्ल होत का वाहातूक हं, हं, हा ना
त ते लहान बाळाला होउन जातं कधी कधी
आसंये का नाही मी ऐकल होत, आपण काही वाहातूकच खाल्लं ना त होतं म्हणे म
नाही पण मी काही नाही, मी फक्त नॉर्मली बटाट्याची भाजी खाल्ली
खात पण नका जावं, आणि तो तर लहान आहे ना तर दूध पण पितो ना अंगावरचं हां लाई
आणि ते जास्तच अ कडक लागत त्याच पोट आणि मी सध्या शोप पण खात नाही ना
आच्छा ते ओवा वगैरे बनवता ते का? हा. रेडीमेड घेऊन यायचे ना मग घरी नाही जमलं त बनवायचं.
नाही, नाही, म मला बनवून दिले होते माझ्या आजींने पण ते संपलय, मग यांना बोलले मी म्हटलं घेऊन या पण लक्षात नाही राहत ना त्यांच्या
हा बरोबरये हां काय नाही रेडीमेड घेऊन यायचं ते पण चांगले असतं मग हां.
खूपच कडक लागतंय, म आता मी चेक केलं म्हटलं काब रडतोय खूपचं चिड ड करत होता पोट कडक लागतंय त्याच. हम्
ते सांगितलं फक्त रडता
हम्म, नाही मग आता थोडसं पोटाची मालिश आणि पायाची वगैरे एक्सरसाइज केली का म गॅस काढतो तो
बरं झोपवून द्या म त्याला
हूं झोपत पण नाही आता फार आगावूपणा करायला लागलाय दोन तीन दिवसापासून मोठा होतोय न तो ता मोठा होतोय ना आता साडेतीन महिन्याचा झाला तो परवा
पूर्ण होऊन गेला का साडेतीन महिन्याचा? हां तेच पाणी पिऊन पाणी खा खाता नाय मग का आपली नॉर्मल भाजी खाऊन घेेता?
नाही नॉर्मल जेवते मी
हा का नाही खायला पाहिजेल म्हणे ते अस बट ते पाणी राहतं ना
तीला म्हणजे बाळाला काय प्रॉब्लेम नसतो त्या गोष्टीचा आईला प्रॉब्लेम अस तो कारण ते सगळं हो आपण जेवतो वगैरे ते पचन हम्म
अच्छा असंय का नाही हे सांगता म्हणजे जुने लोकं सांगता म्हणजे जेवढं सहा महिन्यापर्यंतचं खाल्लं ना पाणी पाणी
तेच नाय नाय एवढ
हा ना
हो कारण आपण आपण जे खातो बाळाला ते नाय जात आपण जे खातो त्याच्यातून फक्त पोषण तत्व जात बाळाला.
तेच ना ते थोडी डायरेक्ट थोडी जात त्याच्यामध्ये फक्त ते न्यूट्रेशन वगैरे जात ते दुधाद्वारे
हम्म तेच
हम्म काय माहिती बये सांगता ते सहा महिन्यापर्यंत खायचं म्हणजे बाळाची तब्येत एकदम चांगली राहते.
मी ना एक हो मी सव्वा महिन्यापर्यंत नियम पाळला आणि मेन म्हणजे ना तेव्हा माझे पण तब्येत ठीक नव्हती आणि याची पण तब्येत सुजरत नव्हती पण जसं जसं मी बाकी गोष्टी चालू केल्या ना तस मला पण व्यवस्थित यायला लागलं आणि त्याच पण पोट भरायला लागलं नायत आधी खूप चिडचिड करायचं आणि फो फॉरमूल्याचं दूध आपण जास्त नाय देऊ शकत.
नाही ना ते पण चांगलं नी राहात ना जास्त दिलेलं हां जाऊदे म जसं सूट होतं तसं खाऊन घ्यायचं. हम्म मला मॅसेज अ तुमच्या वहिनीला तुम्ही सांगितलं का?
हा नाही मी सांगितलं नाय पण मी सांगून देते
हां का मला काय माहिती एक अननोन नंबरवरून आलाय मेसेज
हो का ग्रुप मधून?
ले हा टास्क कम्प्लीट करायचांय का असं मग मी डायरेक्ट विचारून घेतलं म्हटलं तुम्ही त्या दिव्या त्यांची वहिणी बोलताय का असं.
हम्म
काय माहिती स्वाती नाव ये वाटत
नाही.
हां विचारावं लागेल. मी काय अंड्याची भाजी केली होती.
हां हा खातो आम्ही नाही म्हणजे माझी मम्मी नाही खात इकडं बाकी सर्वे खातो आम्ही इकडे पण सर्वे खाता सासरी हा तुम्ही आधीपासूनच बंद केलंय का?
हो आधीपासून म्हणजे घरीच चालत नाही कधी आणि मला स्मेल वगैरे पण नाही सहन होत अं ह यांनी पण बंद केलंय
ते गुरु वगैरे केलंय का असंच
अ हां म्हणजे आमच्या इथं नवनाथ पण आहेत आणि आधीपासून सत्संग होतात
नवनाथांचे?
नाही नवनाथांचे नाही ठाकूर सिंग महाराज
हा हा हा ते ठाकूरसिंग महाराज.
सगळ्यांना नाम घेतले नाही घरी आजी त्यांन नाम
हा बरोबर ये माझे मम्मी जर माझ्या आधीच पण तेच आहे मग त्यांनी तोच गुरु केलाय. म ते पण खात नाही.
नॉन व्हेज म्हणजे आधीपासून कोणीच खात नाही चालतच नाही ह
माय पण हार्ड पण हे केलेलं नाही म्हणजे खातच नाही डारे पहिल्यावत मम्मी, आजी दोघी
म हे खायचे ना आधीपासून म्हणजे आधी खायचे पण आत आता नाही खात जसं लग्न झालं तसं
नाही ना हा बाहेर पण नाही खात का म?
नाही नाही.
नाही का चांगलंये.
नाही.
तुमचा तो फोन अ म्हणजे तो व्हॉट्सअपला तुमच्याकडे आणि कॉलिंग ला दादांकडे का म?
हो अगं माझ्या इथ ना थोडे प्रॉब्लेम यायच डबल सिम कार्डमुळे मग त्यांना म्हटलं तात्पुरता हा तुमच्याकडे राहू द्या मग त्यांच्याकडे दिलाय तो. हम्म माझे कॉल येत राहतात त्यांना
हा तेच ना मी बरे तिकडे केला म्हणजे दोन नंबर सेव्ह केले दोघी नेम सेम होते ना
हम्म हम्म.
मग तिकड लागून गेला आधी मग नंतर इकडे सेव केला.
हम्म हम्म. साबण कोणी घेत नसल तर समजे अगं हा
हा.
अं साबण कोणी नाही बाकी रिपीट होत ते
अच्छा हा ना ते सोपची आडवटाईज केली कोणाला लागेल तर सांगते मग
हो मला आली ऑर्डर आहिल्यानगरवरून
हो का एवढ्या लांबून
हम्म पाच साबणाची
माझी ननंद रहाते तिकड
हो का
हा.
बहीण आहे का दादाला?
हा, आहे ना. हे लहान आहेत सर्व्यात. बहीण दोन नंबर ये, एकच ये बहीण.
होय का, मला नव्हतं माहिती, मला असं वाटलं दोघं भाऊचे
हा ना, त्यांचं काय तर एवढा बाहेर निघ्यायच, आणि काही नाही.
हा हा, नाही असं ही म्हणजे, मला नाही माहिती, कारण म्हणजे हे पण त्याी बोलले नाही, की बहीण आहे वगैरे, म्हणजे
हा. हा, मग ते का कधी विषय निघत नाही, माहिती पडत नाही, माहितीये तसं सर्वांना बहीण आहे त्यांना अस.
हम्म हम्म, ह्या माहित असेल त्यांना
हा, त्यांना काय दहा, अकरा, वर्ष हो गेलेे लग्नाला, तिकडे त्या नगराला. चांगलं आहे त्यांचं पण, हम्, व्यवस्थित आहे त्यांच सर्व, खूप पैसे वाले आहेत ते पण. म्हणजे सलोनचच करता आमचं पण मग एकदम आहे त्यांचं
प्रोफेशनल असल.
हो, प्रोफेशनले.
हम् हम, काही नाही ग, बिझनेस मध्ये भरपूर पैसा आहे, जॉबमध्ये काय
तेच ना, बिजनेस. जस गेला ना, तस आहे आपल्यावर
हम.
हम्! झोपला का? का नाही अजून?
नाही नाही, चालूय माझ्याशी एक्सरसाइज करतोय पायाची, मग चांगलं वाटतय त्याला, म्हणून शांतय.
बरं, जास्तच धरू पण नका देत जाऊ त्याला कोणाला बरं.
नाही नाही, कोणाकडेच नाही, आमच्या इथे ती कामवाली मावशी येते ना
हा हा.
अच्छा! तस, हा हा, कोणाकडे द्यायचं नाही असं वाटलं मला.
हा, ते पा काय म्हणतात ते, हात भरून जात बी ते हात ते ब कुठे वाटत.
हा हा, ते बकोटे भरून येतात म्हणे.
हा, तर तेव्हा आपण खूप रडतात, खूप त्रास होत ना तेव्हा
हम्! नाही नाही त्याला खूप सांभाळून आणि काही नाही, कोणी लहान मुलं नाही सगळे मोठे मोठे आहेत, मग त्यांना माहित
हा, बरं. जास्त बाहेर पण निघू द्यायचं नई. नजर लागून जाते.
नाही, बाहेर तो कुठे खेळत नाही, आमच्या इथे कामाला माऊशी येत ते ना अ, ती मावशी बोलवत होती यायला, त्याने दोन तीन वेळे तोंड फिरून दिले, तो स्वत गेला नाही, हो, मला विशेष वाटत होत सर्वांकडे जातो तो.
काय करणे?
हम् हम् हम्.
एकदम अचानक चेहरा दिसला असेल ना, म्हणून
ना असू शकत, नाही पण नवीन लोकांकडे जातो तो
हो का, चांगलंय तेवढं काही काही जात नाही रडतात खूपच.
हा, नाही जातो, आता तरी जातो, पुढे नाही माहिती किती नकरीे करतो.
हा, नाही आतापासून नाटकी दिसतो मला तो.
खूपच नाटकीये, तुला मी दाखवलं होत ना
त्याच्या पप्पा जवळ आले त्याच्या वळेला कसा करत होता तो तोंड.
अगं त्याच्या पप्पा दिवसभर घरी नसताना मग आल्यावर इतका कौतुक करतो तो बसुन एकदम शांत शांत राहतो. माझ्या पप्पांकडे हा, हो आणि ना ग मुद् दमून खोखलतो तो मी बघितलं मी चार-पाच वेळा नोटीस केलं. हम्म मुद्दामून खोखलतो तो.
काही शिकवायची गरज नाही ना रे आतापासून, हा ना.
पन्नासे होत होता आपल.
हो ना, तेच ना. त्याला घरी पण प्रांशुलच म्हनता का मग?
आयू म्हणतो आयू.
आयू हा प्रान राशीवररून निघालं का तुम्हीच ठेवलं.
नाही वरून नाही घालाय त्याचं.
हा हा तेच ना राशीे वरूनच ते ठेवतात.
हो. मग घरी त्याला आयू म्हणतो.
ह घरी का नाही निकनेम वगैरे काही पण ठेवून देतो. सर्व आयूस म्हणतील तरी त्याला. प्राणशूलना एवढं कोणाला माहिती नसणार.
नाही आणि आई म्हणजे छोट आत्याना ते म्हणायला पण चांगलं वाटत. पण प्रांशुल म्हटलं तर एवढं कोणाला म्हणता नाही येणार.
नाही ते खूप हार्ड पण वाटतं ते लवकर लक्षात नाही प्राणशील.
हम्म.
हम्म. जाऊळ वगैरे मग तचं कधी काढणार आहे. अजून तर त्या काणा आणि तीन, तीनच महिनच आहे ना ते.
नाही काळ च-चौदास वगैरे आले तर निघेल म्हणे त्या. घरीच मग काय शेंडी वगैरे ठेवयच आणि देवीला जाऊन उतरायचं म्हणे मग तुझं पण तेव्हा जाईल म्हणे. पण काय शेंडी वगैरे काय ठेवणार नाही त्याच्या,
नाही का? नाही तर मग ठेवून घ्यायच्या. ना म्हणजे जास्त काही कार्यक्रम नाह्व तसा. शेंडी ठेवून घे ते आहे आता. पासून नंतर त्याला काही प्रॉब्लेम नको यायला ना मग. ते आता आपण तर मानत नाही पण मग काय सांगताय येतय, हा. आणि तुम्ही काय जास्त कशाला जायचे केस एकदम नॉर्मल देऊन द्यायचे फक्त बास.
नाही अ काहीतरी तीन-चार इंच कापतात म्हणे फक्त.
हा हा मग तीन-चार इंच आहे ना देऊन द्यायचं आहे ना काय.
तिथंच घेऊन जाव लागेल.
हा तीन-चार इंच काप म्हणाव जास्त नको काप स.
ह म्हणून म्हणते ओळखीच घेऊन जावं लागेल कारण बाहेरचे ना मग पैसे बघ ते त्यांना जातात ना पैसे भेटतात त्यांना घेतले जात.
आणि तुमचे केस मोठे ना केवढं वाटणार नाही होऊन जातील ग्रोथ लवकर.
केस गळताय माझे काय सांगू.
हो ना, ते गळत ते मेन प्रॉब्लेम आहे.
हम्म! म्हणजे थोडंस आहे ना, असं साईडला एकदम छोटस दिसतं असं गोल गोल थोडे तिथ म्हणजे डायरेक्टली केसेच उटले माझे.
तिथं काहीतरी करा, नाहीेतर मग ते ना तसंच होऊन जाईल ते परमनंट रोज मेरी वॉटर ना, हा. शॅम्पू वगैरे पण येतो त्याचावाला, तो पण यूज करून बघा मग.
हा.
दादा ते, टिफिन घेऊन जातात का मग, कुठे त्यांचं ऑफिस?
तिकडे गावातच आहे.
हा, म्हणजे जवळ आहे का, एवढं लांब नाही, हा. मग डायरेक्ट रात्रीच येतात का?
हम्म! नऊवाजिला
म्हणजे टाईम फिक्स आहे का त्यांचा, असा ऑफिसचा?
हा, म्हणजे साडे आठ आहे टायमिंग, पण यतेेत उशीर होतोच. नऊ वाजूनचच जाता.
हा हा, आणि सकाळी नऊ
कधी येऊ, सकाळी